बोल.
बोल मग, मला सुट्टीतच टेन्शन आलय बाकी काही नाही.
स्वामींना सांग भेटू द्या सुट्टी म्हणून
मला पाहिजे सुट्टी.
मला इतकं वाईट वाटतं की मी, सुट्टी घेऊन इकडे येते. गावातच.
आमचं बर आहे ना मनाला वाटन तेवढी सुट्टी.
बास, जळण फिल होतय मला.
अरे
म काय?
हॅलो काय नाय, चहा पाणी झाला का?
चहा बनवायचय.
हा का.
हम्म.
हम्म, बोल म.
चला फिराय जाऊया.
जाऊया तिकडे गणपतीला सुट्टीला येते मग फिरायला जाऊ.
तुळशीबागेत, तुळशीबागेत.
तिकडे याय लागल मला.
हम्म, मग पण तुळशीबागेत पण इतकी छान-छान, नवीन-नवीन कपडे वगैरे इतक भारी मॉडेल येतय ना. आणि डेकोरेशनच साहित्य तर अस क्लास येत ना
या वेळेस गणपतीला सेम-सेम ड्रेस घेऊयात ना.
माझ असंच चालू होतं पण नाही, मला जरा दुसरं काहीतरी बनवायचय सेम-सेम
हा का
हम्म, असं प्लॅनिंग चालू आहे तर बरं बघूया. मी या वेळेस काहीच नाही खरेदी करणारे, हम्म तुम्ही काही खरेदी करायला पाहिजे.
हा बोल मग, बबड्या ऊठ, ये उठ की आता.
बोल मग.
जा तुमच्या घरी, आमच्या घरी काय वाढलय?
तो इथच असतो, त्याची काल त्याची मम्मी बोलली काय रे तू दिवसभर घरी नसतोस ना तर, संध्याकाळी आम्ही रानातन आल्यावरती तरी तू घरी ये आमच्या समोर त दिसायला येत जा लवकर म्हणतोय हो तुम्ही जाताव शेताव मला टाकून, म मी कशाला येऊ, म मी गुरं सांभालतो तिकडं.
दहा-दहा वाजेपर्यंत असतो, जातच नाही घरीे लवकर जोवर ती कोण घ्यायला येत नाही तोपर्यंत.
हो का? मला देणार की नाय? तूप, दूध.
बाराशे रुपये पैसे द्यावे लागतील, फ्री मधे आम्ही देत नाही कष् ट करतो आम्ही तेवढे.
मी माझे मम्मीची पोडगी आहे, म्हणलं मला फ्री च द्यायला पाहिजे.
अजिबात नाही, मी एवढी जेवढी कामं करते तेवढी गुरं वगैरे बांधते वगैरे मला खायला देत नाहीत. तुला आयत कोण देईन.
सून आली. मम्मीची करती कळलं ना.
हो हो असू दे. मम्मीचे असू दे नाहीतर पप्पाची आहेस.
ह त्यामुळे ते मला भेटूच शकते.
बघू ना. कोणाला भेट
त्या ह्याच कॉलेजचा काय विषय हाय.
कोणत्या?
तो कॉलेज नाही काय. मोपळ्याचा हम्.
त्याचा विषय म्हणजे
अ. तुझी मैत्रिण जाते ना त्या कॉलेजला.
नाही तिने. नाही केलं ऍडमिशन तिथं.
नाय केल नाही. का?
नाय.
ओके. पण ते कॉलेज खूप स्ट्रीक आहे असं मला. एक माझ्या क्लास मधले पोर म्हणत होते. कॉलेज खूप स्ट्रिक्स मला इतकी आठवण येते ना. अशी शाळेची खूप आठवण त्यासा त्यावेळी गं. मी खूप शाळेत पाहिजे होती. मी का एवढ लवकर मोठी झाले. मी शाळेत का नाही आता असं वाटत होत. सगळेजण माहितय का सगळे दिवस पंधरा जून आलं नाही का, पंधरा जून तेव्हा असं वाटत अरे यार. आपल्या शाळेत जायचं. मग सगळे नवीन दप्तर, नवीन चप्पल, नवीन पुस्तकं, नवीन वह्या, नवीन ड्रेस. सगळ्या गोष्टी की ती मिस करतोय ना आपण.
तेच की,
आता कसं आमच्या आमच्या कॉलेजला असं काय नाही. ड्रेसच युनिफॉर्म वगैरे हात पाहिजे आपल्याला तसं कसं पहिले स्ट्रिक होतं ना. की हाच युनिफॉर्म घालूनच यायचा. केसवर टांगलेलेच पाहिजे. हे आयडी कार्ड पाहिजे. आमच्या ह्याकाळी तसं काहीच नव्हतं.
घरी राहिलं तरी फाईन, आयडेंटी नाही घातलं तरी फाईन.
आमच्या असं कॉलेजला काहीच असं नाही.
आम्हाला माहितीय का. कसं पण या. म्हणजे आले तरी चालायचं. लेट मार्क लागायचा तरी चालायच. असं काय नाही. आपल्याला जस जमेल तसं यायचं. कारण आमचं एक्सटर्नल होतं ना म्हणून.
हम्म. कॉलेज आणि स्कूल कसं एकत्रच आहे ना. त्यामूळ कस स्ट्रिकच घ्याव लागायचं सगळ. कॉलेजला जात असं वाटतच नाय. वाटायचच नाही आम्हाला.
मला तर दोन वर्ष मी कॉलेज केलं. तिथे पण मला कधी वाटलं नाही की मी कॉलेजमध्ये जाते. स्कूलमध्ये जाताना सारखेच वाटायचं.
हो ना. फक्त काय एक वेणीचे फक्त हे दिल त्यावेळेला ती पण एकवेणी घालायचे. हेअरस्टाईल वगैर काहीच नाही पाहिजे. साधी एक वेणी पाहिजे.
हाव ना यार. तुमच्या वेळेस तसं केलेलं. पण आमच्या वेळेस असं नव्हतं. आमच्या वेळेस पोरी खूप छान छान हेअरस्टाईल करून यायची. आणि आम्ही एकवेणी बांधून जायचो.
तुला येत येतच नव्हती काय वेणी वगैरे.
तुला माहित का ते आमच्या क्लासमधली ती छोटी वाली अ सां ती ये ना कॉलेजला आता टीचिंग करतेय मस्त.
कोणत्या?
धर्मवीर स्कूल नाही का आहे ते बिरवड तुझं कॉलेज नंबर लागलेला बघ त्या तिथे पहिली ते पाचवी पर्यंत टीचिंग करते ती.
हो काय? चांगलं आहे की.
माझ्या माझ्या बॅच मेट खूप सगळ्या सेटल आहेत. बाकी च्यानी लग्न केली अर्ध्यानी लग्न केली त्या सेट झाल्या.
माझ्या सोबतच्यानी पण लग्न केलेत.
हो?
हो दोघी तिघींची तरी झालेत लग्न.
बाप रे त्या प्रियाचं पण झालं ना?
हो प्रियाचं झालं. साक्ष सा अ काय सिया परत आहेत अजून एक दोघी.
तुला माहिती आहे का कॉलेजचे दिवस खूप भारी होते एकतर माहित आहे आपण एवढं एन्जॉय करायचो आणि आता माहिती आहे का केवढ्या मुली कॉन्टॅक्टमध्ये असायच्या आता एकही मुली कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही.
मला तर व्हय, हा ना. थांब हा तुला मी पाच मिनटात फोन करते एक मिनट.
हम्म.